हॅलो हा, काय करतेस?
काय नाय, आताच बाहेरून जाऊन आले.
हा हा हा, झाला नाश्ता?
नाही आज उपवास ना एकादशी.
उपवास पकडलाय?
हां. आषाढी एकादशीचा उपवास पकडलाय.
हां. हां. हां. हां. आमच्या इकडे पण आहे. मम्मीनी पकडलाय. पण मला उपवास काही जमत नाही. मी जॉबला जाते ना तर मग- हां. हां. हां. हां. हां. मी, आम्ही- म्हणजे मी संकष्टी चतुर्थी वगैरे पकडते.
अच्छा.
हां.
आम्ही महाशिवरात्री- मी तरी महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी हे दोनच पकडते.
हा. हा. हा. हा महाशिवरात्रीला- पण पकडतात इकडे. मम्मी पकडते मी नाही पकडत.
अच्छा.
हां. नाश -नाही आज उपवास ना? मग साबुदाणा खिचडी केली असेल ना?
हां.
मग आत्ता जेवणार ना? हो जॉबला गेले होते. आजचा आठवा दिवस.
हां. हां.
हां. तेच. म तुम्ही पण जाता जॉबला?
पहिले जात होते. म्हणजे मी जिथे पार्लर शिक-
हां.
तिथेच करत होते. पण मग कॉलेज मूळ होत नव्हत. मग सोडून दिलं.
हं. हं. हं म आत्ता ऑर्डर येत असतील ना मेकअपच्या वगैरे?
हा. असं शूट वगैरे असेल, त्यांना करायचं असेल त्यांचे चालूच असत. आता ऑफ सीझन ए ना? मग रक्षाबंधन नंतर चालू
हां बरोबर.
हम्म.
तेच. मग बाकी काय बोलता?
काही नाही. आ इतकं फिरलो आज आम्ही. आमच्या कॉलेजचा युनिफॉर्म चेंज झाला. भेटतच नव्हता.
आवा- आवाज कट होतोय तुमचा.
हॅलो.
हॅलो. हां आता येतोय.
हां.
आं. कोणासोत कुठे गेलेलात आज?
आमच्या सिटीमध्ये गेलो होतो. जिथे कपडे वगैरे ते भेटत ना?
कपडे वगैरे, हा. हा. बरोबर. मार्केटला. हां. कोण घरचे? मम हा. हां.
मी आणि मम्मी.
मी आणि तुम्ही गेलेला हां. हां हां हां बरोबर ते.
भेटतच नव्हता.
जेवणार नंतर, जेवाल किती वाजता? उपवास कधी सोडाल?
उपाह उपवास उद्याच.
लेट जेवता काय उद्या सोडाल? हां हां मला वाटलं आत्ता.
नाही हा उद्या सोडणार.
कोणकोण आत्ता हां कोणकोण आत्ताही सोडतो ना संध्याकाली.
काय माईत आम्ही आधी पासून हा रात्री उद्या दुसऱ्या दिवशीच सोडतो दुपारी.
हां तेच मग आता फिरायला वगैरे गेलात नाई कुठे?
नाय आता काॅलेज चालू झालं ना मग आता नाय.
हां क म्हणजे कोणत्या कितवीलात?
थर्ड इयर ला देवगिरी.
हा बी एस सी करता?
नाई बी वोक एनिमेशन. नाही बी वोक ऍनिमेशन करते.
हां. हां हां हां मग कुठे तिथेच तिथेच की लांबय कॉलेज?
नाही जवळचय.
जवळचय ना हां तेच तर. मग काय काय काय काय केलीत शॉपिंग?
काहीच नाही तो युनिफॉर्म तर भेटलाच नाय. मग मम्मीनी तिच्यासाठी टी शर्ट घेतले मी घेत होती मला जो आवडला तो दुसऱ्या मुलीला आवडला. तिनी लगेच
हां ना ह मग काकी टी शर्ट घालतात?
हा.
हां हां बाहेर पण की अस घरातच?
नाय बाहेर पण.
हा मस्त मग.
हम्म.
मग तुम्हाला फुल परमिशन ना. म्हणजे अस घालायची हम्म हम्म. तेच मस्त मग आम्हाला नाही बा बा मला मला टी शर्ट वगैरे नाही घालून देत.
का?
म्हणजे असंच इकडे कसं कोणी घालत नाही ना पोरी घालतात पण त्या माझी कशी थोडी तब्येतय ना त्यामुळे मम्मी बोलते नको घालूस.
अच्छा, हा माझ्या मामाच्या मुलीची पण तब्येत असल्यामुळ त्याला नाही घालू दिली.
हा, हा. तेच मग तेच तर. हा ना.
ति तर दिवसभर प्लाजोच घालते. नाही थोडा सकाळी झालेला आता नाही.
हां हां इकडे पण आज मी आज गंमतच झाली. मी रोज छत्री न्यायचे, रोज पाऊस असायचा, छत्री न्यायची आणि आज रेनकोट न्हेला, तर पाऊसच नाही.
मग काय ब कंपनीतून एवढा रेनकोट ओझा घेऊन घालून आले. तर काय का हेच नाहीं.
ना हसत असल हसत, हिला पाऊस कुठून लागेल. ठेवला मी तसा.
हा तेच तर ते बघा आता अम्बुलन्स गेली आहे. तर तिथं वाटत त्या कंपनी सर कंपनीचे लोग कोणतरी होते त्याच्यात असं म्हणजे दरवाजा उघडाच ठेऊन घेतला म्हणजे, बा पाठीमागच पाठीबसतात ना.
हा.
तर पेशंट होता वाटत कोणतरी, तर ते तांदूळ टाकत गेले. म्हणजे का असं. ते पुढे ड्रायव्हर बसलेल ना त्यांच्या साईड ला बस बसलेले तर ते असे तांदूळ टाकत गेले, माहिती आहे तुम्हाला का टाकले असतील. आणि पाठी कंपनीची अशी लोकं होती. आणि मधी कोणतरी झोपलेला. म्हणजे काहीतरी झालं असेल ना, वा हा वारले असतील, हा. तेव्हाच सगलीकडे तांदूळ टाकत गेले, आणि पाठचा दरवाजा नाही लावलाय तसच आहे ओपन, म्हणजे एक लावलाय हा वारले असतील, तेव्हा तांदूळ टाकत गेले.
हम्म, पण मग अम्ब्युलन्स मध्ये का न्हेलं असेल.
ॲम्ब्युलन्समध्ये न्हेल ना म्हणजे आता घरी वगैरे न्हेत असतील त्यांच्या. अम्ब्युलन्समध्ये वाजवत, हा पण तेनी वाजवली नाही. असेच गेले.
असेल काही, हा.
हा. नाही पण तांदूळ टाकत गेले मग ऑफ वगैरे झाले असेल. कारण असे तांदूळ वगैरे कोणीही टाकत नाही ना
ऑफ झाले असतील, आणि मग हां
नाही मग ते त्यांच्या हातात, तांदूल होते तांदूल तांदूल होते असे, सगळे रस्त्यावर टाकत गेले असे
हां व्हाईट धिसं असेल त्यांच्या पद्धतीमध्ये कांहीं
हॉस्पिटल किंवा हां आंता ती लोकं गेली नां ती वगैरें कोणंतरी असेल त्यांच्यांत नां नाहींतरं मुंबई साईडूंन वगैरें ते येतांत ना घरी म्हणजे हॉस्पिटलमध्यें दूंर घरी जाण्यांसाठी
हां.
तसं पणं कांहींतरी असूं शकतंय ऑफचं झाल्यांसारखं कारणं तांदूल असं नाहीं टाकतं म्हणजे असं ॲक्सिडेंट वगैरें झालं नां तरं वाजवतं ने तांत ना अॲँबुलन्स तरी ही शांत होती अशी
हां मंग अं अं ते वेगळंच कायं तरी त्यांना कायं तरं दुसरंच असतं.
हां तेचं झालं असेल
हम्मं
मंग तुंम्ही इथे शॉपिंग कुठे करतां मॉलला कायं बोलतां?
तुझं जेवणं झालं?
हो मी आंता तेचं खांते आहे साबुदाणे म्हणजे माझां उपवांस नाहीं आहे मी काकींकडे आले नां तरं ते बोलले हे घे मंग मी खांते ते
अच्छा किती कॉल झाले माझे तरं खूपचं बाकी आहे अजूंन.
माझे तरं फक्तं तीनं कॉल झालेत.
बापरे
हे हां तीनं कॉल आणि बाकी तरं राहिलेत आणि उद्यां कम्प्लीट करायचंय कांहींही करूंन तिस कॉल म्हणजे तिस कॉल नाहीं एक श्यानशी मिनीटं कधीं पणं होतील नां
हां.
हां तरं मंग कधीं पणं हे होईल म्हणजे पणं करायचे आहेतं वीस, पंचवीस तरी व्हांयला जे कॉल उद्यां आंज करीन आंज मेसेज कसंला नाहीं ते ग्रुपवरं दिलंय बघां
ते च्यांम
त्यां उद्यांच्या दिवशी कां कां म्हणजे कॉल पूर्ण करायचे तो नाहींतरं मंग लिमिट संपेल नाहीं नंत नाहींतरं मंग ब्लॉक होईल ती आयडिया असं असतं
अच्छा मंग मलां करावं लागेल उद्यांच्या उद्यां
हम्मं हां उद्यांच्या उद्यां करां आंता आंज आपणं करूंन घ्यायचे कॉल आपले पांच कॉल चार कॉल बाकी आहेतं म्हणजे मी तुम्हांला आंता करीन तेव्हां तुमचे चार मा तुमचे चार कॉल बाकी असतील
हो मी घरी जाते फोन चार्जिंग लां लावते तुलां कॉल करेल मंग
हां चालेल मंग आंता तुम्हीं हां आपणं चं बोलूं आपणं आपले कीती पांच कॉल नां आंता म्हणजे आंता मी तुम्हांला केलां तरं तुम्हीं मलां करां किती सात ना हा होतील मग आपण मी आज दहा-पंधरा तरी कॉल करून घेईन एवढे नाही होणार पण दहा ठीक काय
हा
दहा कॉल होतील आपले पाच आणि दुसऱ्या बगते कोणाला तरी म तिच्या सोबत होतील मग आपण
तर तिचे पण बाकीय तिचे पण काहीतरी
हा-हा काय मग मला नंबर पाठ पाठवून ठेवा ना कारण ना मी व्हॉट्सअप ना माझा हँग झालेलं पूर्ण तर मी डिलीट केला व्हॉट्सअप तर ना सर्व गेल तुमची चॅट वगैरे सगली गेली चालेल मला पाठवून ठेवा तुमच्याकडे अजून कॉलिंगसाठी नंबर आहेत काय कारण माझा व्हॉट्सअप गेला त्यामुळे सर्व गेल
त्या नाहीे आहे मी नंबर पाठवतो मी नंबर पाठवते त्यांना कर नाही एक इचलकरंजीच्या काकूय कोणीतरी
हा -हा -हा चालेल म त्यांचा पाठवा हा तुम्ही करता कॉल मला आता
हो करते घरी जाऊन लगेच करते
हो-हो चालेल मला मेसेज करा हं हो चालेल चला बाय
ती गाडी ना